हॅलो.
हॅलो येतोय का आवाज हॅलो.
हॅलो हा तय आवाज येतो आहे.
येतोय का आवाज.
हो हो येतोय येतोय.
हा हा हा हा.
हम् काय कर मज तुम्ही.
बस मजेत मजेत
पा
हॅलो
येतोय का आवाज पाऊस आहे ना आमच्याकडे
तुम्हाला येत आहे का माझ हो हो अच्छा
हम हम हम
अच्छा अ हॅलो हो आमच्याकडे होता आमच्याकडे पाऊस म्हणजे कमीच होत ह वेळेस प आता झा
बरबरं बरोबरं बरोबर
आणि त्यात कुंभ वेळ्याची तयारी चालू आहे नाशिक अ
हम हम हम हम हम हम
तर रस्त्यांची कामं वगैरे आणि पाऊस सगळं सोबत त्यामुळे एवढं प्रॉब्लेम येतय ट्राफिक एकदम जाम होतेय सध्या
बरं बरं बरं बरं मी पण नाशिक मधूनच आहे
अच्छा तर तुमच्याकडे पण असेलच चालू कुंभ मिळायचे तुमच्या एरियामध्ये पण चालू अस असेल ना रस्त्यांचे हा हा
हम कुठलाही एक भाग असा नाही की जिथे रस्ते फोडून ठेवले नाही
ह आणि कधी कुठे डायवर लं अस एवढा प्रॉब्लेम येतो की बस रे बस म्हणजे तिथं पोहोचतो त्या पॉईंटला मग तिथून परत फिरून जा इकडे जा तिकडे जा आणि मग घरी पोहोचा
टार्गेट कंप्लीट होणं खूप गरजेचं पण कुंभ मिळाच्या आधी कारण
अा
पाऊस एकदा आपल्याकडे सुरू झाला की मग थांबत नाही
हो दिवस आज तर म्हणजे साकाळपासून मग थोडाफार येत होता परत उघडत होत दिवसभर होतात जवळपास
बरोबर कारण या पास त्यामुळे मग कामांना अडचणी येतील ना
हो
ह ह हां आणि ह्या वेळेस भरपूर भाविक लोक येणार म्हणजे
अ हा
मागच्या कुंभमेळ्यांपेक्षा ह्या वर्षीची संख्या जास्त सांगित घलेली आहे भाविकांची
हा हा
त्यामुळे तेवं तशी म्हणजे सोय पण तशीच करावी लागेल जेणेकरून खूप खूप लांबून येणारे लोक असणार आणि गैरसोय झाली तर मग ते
त्याच्या त्याच्यामुळे मॅनेजमेंट वर प्रेशरच केल साध्या ह
कारण टार्गेट खूप मोठं आहे आणि यांच्याकडे वेळ खूप कमी आहे
हो
कारण शेवटी श्रद्धेचा विषय येतो त्यामुळे तिथे यांना व्यवस्थित करावंच लागेल सगळं.
हो. आणि जर नाही झालं तर मग हो.
ह हां.
आणि नाही झालं तर बॅड पब्लिसिटी होते नाही का? ते पण एक फॅक्टर आहे. त्यामुळे घेतीलच.
हे ना थोडं आधी सुरू झालं असतं ना. कारण ते थोडं दिवाळी नंतर म्हणा किंवा काय तर मग भरपूर दिवस मिळाले असते यांना नाही का सहा सात महिने एक्स्ट्राचे पण आत्ता सुरू केल्यामुळे
ह् आणि पावसाळ्यात काम नस. कराव लागल अस आता बर्याच पाऊस आला की काम थांबतच असे ना.
हम्म आणि त्यात काय झालं खूप मोठे मोठे खड्डे करून ठेवल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी गेल्यावर तिथे अंदाज येत नाही गाडी न्यावी की नाही न्यावी
हो.
म्हणजे खड्डा असेल तर ती गेली आत मध्ये म्हणजे परत चालवणाऱ्यांना पण किती प्रॉब्लेम
हो त्यात चिखल सगळीकडे येतात. तिककडे डायव्हर्जन तिकडे डायव्हर्जन त्यामुळे घरी पोहोचायलाही लेट होत. आणि इरिटेट होऊन जात माणूस
हम् आणि त्यात काय होत ती माती जी आहे ना ती ओली झाल्यामुळे त्याच्या गाडी स्लीप व्हायची खूप जास्त चान्सेस वाढलेत आ त्यामुळे आता गाड्या चालवताना पण थोडंसं. काळजीपूर्वकच चालवावे लागतात तेच तर
होई. ते नियोजन वगैरे चालू आहे त्यांचं ते चांगलं आहे बट मागे एक ते झाड. थोडीची न्यूज ऐकली होती झाडे तोडण्यात ते तुम्हाला जरा हे खटकलं होत की काय गरज आहे नाही का?
बरोबर आहे ना कारण झाडं वाढायला किती दिवस लागतात. आणि ऍक्चुली आपणच ह्या सु चुकीच्या गोष्टी करतो. आणि मनीस सारखं बरोबर आपल्याला त्याचे रिटर्न तसे देतोच.
हो मग ह्या वेळेस नाही का पाऊस डिरेक्ट एक महिना लांबणीवरून काळजी लागलेली होती सगळ्यांना की काय होईल येईल की नाही येईल. कि नाही शेतकरी तर जास्त बिचारे चिंतेत होते.
हो ना हो ना कारण शेतकऱ्यांचं कसं पावसावर सगळं अवलंबून असल्यामुं
हो.
त्यांना पर्यायच नसतो.
हो पट ब झाला आला ऍटलिस्ट फायनली जुलैमध्येध्ये का होईना सुरू झाला. पाऊस त्याच्यामुळे एक दिलासा मिळालाय सगळ्यांना इव्हन आपल्याला पण पाणी प्रश्न किती व्हायलागत. एक शनिवार पाऊस आहे पाणी येत नव्हतं तरी आपल्याला टेन्शन होतं. तर झालं नसत तर तिती अवघड ह्या महिन्यात तर दोन दिवस सांगितलेलं होतं ना की दोन दिवस येणार नाही आता पाणी
नंतर पुढे पुढे ते वाढत गेलं असतं ना.
हो आणि सगळ्याच गोष्टी त्याचा परिणाम झाला असता पुढे मग इंडस्ट्री असो. किंवा शेतकरी असो प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर झालं असतात.
बरं बर कारण त दैनंदिन गरज आहेे ते.
हो
त्यामुळे इथे प्रत्येकाचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की मग त्याच दुष्परिणाम होतात म्हणजे होतातच.
ह आणि त्यातून अजून एक गोष्ट शिकायला मिळाली की आपण ती गोष्ट जेव्हा असते तेव्हा त्याची एवढी काळजी नाही घेत की कशी वापरावी किंवा काय आ
निसर्गाने एवढं
पाणी का हो. त्यामुळे आपण एक कुठेतरी आधीच काळजी घेतली पाहिजे की जेने म्हणून पुढे भविष्यात ते संकट नको उद्भवायला नाही का? कुठल्या ही असो मग ते नैसर्गिक जी काही वस्तू आपल्या निसर्गाने दिलेली तिचा वापर जपूनच केला पाहिजे.
बरोबर आहे ना कारण आपला भारत देश इतकं समृद्ध आहे ना प्रत्ये प्रत्येक गोष्टीसाठी कि कशाची कमी नाहीचय इथे.
हो.
असं पण आपल्याला जे मिळत आहे ना त्याच आपण व्यवथित जतन करून ठेवलं नाही की आपल्याला त्रासच होतो त्याचा.
आणि जे जतन करता येत ते जतन करता करायला पाहिजे जे वाढ होता येते नैसर्गिक ते वाढवलं पाहिजे जस झाड लागवड वगैरे केली पाहिजे.
बरोबर आहे ना.
आज फॉरेस्ट आपण कमी करत चाललोय झाड फक्त तोडत चाललोय बट ते लावण्याचा विचार जास्त काही कोणी करत नाहीये एवढ
लावले तरी ते वाढले तरी मग. परत कट करण्याचे ह्याच्या येतात हे
हो
आणि मग परत गडबड होऊन जाते.
होय. आता ते मागे युद्धामुळे पेट्रोलच्या पेट्रोल कपातीबद्दल कि पेट्रोलचे वाढते भाव अ समजले तेव्हाही म्हंजे नाही त्यानंतर मग लोकांनी पेट्रोल कमी वापरलं पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट नि गेलं पाहिजे हे ते आधीच जर काळजी घेतली तर म्हणजे भविष्यात. ती स्थिती उद्भवणार किंवा आपल्याला जेवढ इम्पोर्ट एक्सपोर्ट करावा लागत इम्पोर्ट कराव लागत होतं तेवढं करायची गरज येणार नाही. पण आपण आधी विचार करत नाही ते म्हणतात ना तहान लागल्यावर विर खोदायची तस तस आपली सवय असते.
बरोबर आहे.
कुठल्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन असलं ना की मग त्रास नाही होत आपल्याला.
हो.
बाकी स्वयंपाक वगैरे झाला तुमचा.
नाही आता आता होईल. मी म्हटलं आधी हे काम करून घ्यावे नंतर मग कारण माझा आता एकच कॉल बाकी आहे कालपासून सुरू केलं मी
अच्छा.
माझे
काल फर्स्ट होता का डे तुमचा.
हो कालचा, अऍक्च्युली मला टास्क खूप दिवसांचे आलेत. पण माझ नव्हत करण झाल. हम्म त्याामुळे
हम्म हम्म
म्हट आता कम्प्लीट करून टाकावे ते.
हो माझे काही पेंडिंग आहेत. आता एकवीस झालेले आहेत. आय थिंक तीस येतात. फस्ट टाईम
एवढे कसे काय करायचे, मला तर प्रश्नच पडलाय.
मला एक तर टॉपिकचा पण काय कोणता टॉपिक निवडावा प्रत्येक वेळेस, त्याच टॉपिक वर बोलावं की नाही बोलावं. तर तेही सुचत नाही.
हम्म हम्म
त्यामुळे
असं बोलायला सांगितल खूप बोलू शकतो.
हो कॅज्युअली आपण नाही का लेडीज असे ती स्पेशालिटीज असते लेडीज. कुठेही जला बसमध्ये भेटलं तरी
आणि बोला म्हटलं की, बापरे
हो
होतील काही नाही, करत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तेच हो माझाही तोच इशु आहे. म्हणजे वेळ एकच दिवसभर जॉब परत मग घरी
बरोबर हुं हुं हुं
ठीक आहे ताई. छान वाटलं तुमच्याशी बोलून. बाय बाय बाय.